हॅलो
हॅलो नमस्कार
नमस्कार काय म्हणताय कसे आहात तुम्ही
मी बरं तुम्ही सांगा
हा बस बस ठीक आहे ठीक आहे चालय असं अस थोडस काम चाललं होतं घरामध्ये आवरत होते बाहेर जायचं होतं मला थोडं सामान घ्यायला तर गेले तर खूपच म्हणजे पाच दहा मिनिटाच्या रस्त्याला खूपच ट्रॅफिक लागलं आणि आता थोडं क्लायमेट पण चेंज व्हायला लागलंय ना पाऊस वगैरे पडेल असं वाटतंय हो
अ हो का तर चला चांगली गोष्ट आहे कि तिथे पाऊस चालू होतोयकी पाऊस येणार आहे काय काय ठिकाणी तर पावसा कायहाायचं नाही कि
हो हो बऱ्याचशा ठिकाणी असं आहे म्हणजे या वर्षी हो खूप डिले झालाय आणि म्हणजे ह्या वर्षी ना म्हणजे जून मध्ये शाळा सुरू झाला ना की इमिजिएटली त्या थोडा मध्ये आमच्या इथे पाऊस असणार हो पण ह्या वर्षी असं झालंय ना की पाऊसच म्हणजे पावसाच काही आतापता नव्हता आता थोडस क्लायमेट असं झालंय की म्हणजे फक्त आभाळ येत आभाळ येत थोडस वारं आलं की परत ते निघून जात आणि परत ऊन यायला लागत म्हणजे आता आम्ही वेट करतोय म्हणजे प पहिलं वर्ष असं झालंय की आम्ही वेट करतोय पाऊस कधी पडेल पण मग परत ते प्रॉब्लेम आलेच म्हणजे पाऊस सुरु झाला की परत अ लाईटचा प्रॉब्लेम मग शाळेला आता जायच तर मग आमच्या इथे ब्रिज अशे आहेत काही गोष्टी आहेत अशा कि ब्रिज ते पाण्याखाली जातात मग ते प्रॉब्लेम असतात मुलांना शाळेमध्ये सोडणं हा रिस्क असतो मग परत ते काही सुट्टी डिक्लेअर करणार म्हणजे असं आणि परत लायटीचा प्रॉब्लेम होतो असे म्हणजे बरेचसे प्रॉब्लेम सुरू होतात जसं पाऊस सुरु झाला की पण पाऊस हा हवाच म्हणजे पाऊस नसला तर प्रॉब्लेम होणार आहे आमच्या इथे आता सांगत होते की जे मुंबईमध्ये म्हणजे माझ्याच्या मुलीच्या शाळेमध्ये त्यांना माहिती सांगितली पावसाविषयी आणि पाण्याच्या महत्त्वाविषयी तर त्यांना सांगितलं की जे मुंबईचे लोक आहेत मुंबईच्या लोकांकडे आता फक्त अ चार दिवस पुरेल इतकं पाणी आहे म्हणजे अशा काही ठिकाणी हो हो काही अशा शहरांमध्ये पाण्याचा इतका प्रॉब्लेम आहे की तिथे फक्त हो फक्त चार दिवस पाणी पुरेल इतकंच पाणी राहिलं तिथे म्हणजे जरी तुम्ही अ पाण्याला रिसायकल करत असाल किंवा पाणी तुम्ही कसंही वापरत असाल कारण की तिकडे जे पाणी आहे जास्तीत जास्त ते खारं पाणी आहे समुद्राच हो तर ते तुम्हाला प्र प्रोव्हाइड जर करायचं असेल लोकांना पिण्यासाठी किंवा वापरण्यासाठी सुद्धा तरी सुद्धा त्याला काही लेव्हलचं त्यांना रिसायकलिंग करावं लागतं त्यानंतर ते पाणी त्यांना मिळत म्हणजे ते सगळं करून सुद्धा म्हणजे एवढा मोठा समुद्र असून पण तो काही म्हणजे उपयोगाचा नाहीे त्यांना काही उपयोगाचा नाही हो त्यामुळे मग असं चाललं होत ना की त्यांना म्हणजे खूप सांगितलं इम्पॉर्टन्स आता तर खूप अशा जाहिराती वगैरे पण तुम्ही बघताल कि ना रीलमध्ये बघताल किंवा जहिराती बघ असं आलय की एक ग्लास सुद्ध पाणी म्हणजे जेवढं तुम्हाला पाणी हवंय तेवढंच प्या म्हणजे बाकी हो काही लोक काय करतात वेस्ट नाही करायचं हो काय करत का पूर्ण भरून घेतात आणि पित एकच गो बाकी पूर्ण लगेच टाकून देतात आपण तसं नाही केलं पाहिजे म्हणजे. थोडस लहान मुलांना पण आपण इम्पॉर्टन्स शिकवला पाहिजे आता पाण्याचा. कारण की जर पाऊसच नाही पडला हो आता वॉर्मिंगमुळे किंवा ग्लोबल वॉर्मिंग झालं. किंवा काही इश्यू झाले म्हणजे आता जे चालू आहे पोल्युशन एवढं आहे. ह्याच्यामुळे जर का पाणी जर बंद झालं तर त्याचं काय म्हणजे इम्पॅक्ट होईल. हे आपल्याला त्यांना शिकवलं पाहिजे. आता आपण जिमला जातो ह्याला जातो ते सांगतात पाणी प्या पाणी प्या म्हणजे हो. पण ते पाणी तुमच्याकडे असलं पण पाहिजे ना तेवढं पिण्यासाठी लोकं सांगतात एक लिटर दोन लिटर आपण एवढं पिऊ नाही शकत. पण मग जर नाही पिलं तर आपण वेस्ट करतो त्याला. पण ते किती महत्त्वाचं आहे म्हणजे जर तुम्हाला डायट पण करायचंय तर.
त्यांना हे पण पाणी भेटत नाही ते खूप घण पाणी पितात ते. अ ते साईडला कुठही पाणी जमा. झाला तर ते तिथेिथ लोक ते हा गावात लोक असतात.
त्या नळामधन त्यांना येतय ना ते सुद्धा ते पितात असलं बोरिंग. नाही तर कुठलाही असू दे. त्याचं ते काय म्हणतात ना त्याची पीएच लेवल पण तेवढी चांगली नसती तरी पण ते पितात. म्हणजे त्याच्यामध्येच त्यांच ते लाईफ हे करतात पण म्हणजे. रिस्की आहे म्हणजे हे. म्हणजे त्यामुळे पण लोांचे जीव जातात माहिती का पाणी सुद्धा कारण की काही लोक फॅक्. चे पाणी सोडतात. ते पाणी ऑलरेडी खराब झालेलं असतं तेच पाणी त्या म्हणजे जे अगदी गरीब. वर्ग आहे आपला त्या लोकांना सुद्धा तेच पाणी जात. मग ते लोक आपल्या डेली यूजसाठीठी किंवा कशासाठी तेच पाणी वापरतात.
बरोबर आहे बरोबर आहे आज. त्याची मशीन पण खूप पाणी घेतात जे ऑटोमॅटिक मशीन असतात ना. त्याला पण खूप पाणी लागतो.
म्हणात ना लोक की तुम्ही थोडं हाता वॉश करा किंवा फक्त का ज्या गरजेच्या गोष्टी. तेव्हा फक्त म्हणे दोन तीन दिवसाचे. कपडे साठवून मग मशीन लावा असं पण म्हणतात ते खूप जण. म्हणजे रेग्युलर आपल्या स्केड्युलमध्येध्ये आपण कसं. पाण्याच सेव कसं काही करू शकतो ना तर त्यासाठी. असंच ऑफिसमध्ये वगैरे कुठे कुठेे सेमिनार होतात तर तिथे ना त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. कि तुम्ही कसं अजून काय काय करू शकता तुम्ही पाणी वाचवण्यासाठी. तर बरेचसे लोकांना हे करतात.
म हेी जे खाल्ची. तथ अ गोष्ट पण जे. ज्या स्टेट आहेत ना ज नॉर्थ इंडिया आहे हे नॉर्थ साईड चे लोक त्याला ना पाणी. तिचे ना ते काय महत्वा नाही माहिती ते खूप पा. खराब करतात वेस्ात. पाणी इथं ना पाण्याची हो नॉर्थ मध्ये ना पाण्याची तेे. किल्लत नाहीये बिलकुलच नाही तिथं खूप पाणी आहे. पण त्याना ते पाण्याचं ना महत्व नाही माहिित. एवढा पाणी वेस्ट करतात ना एवढ पाणी वेस्ट पाणी पियच. काही असं पाणी ते खूप वेस्ट खूप पाणी ये कतात ते.
पण सगळ्यांनी ना आता सगळ्यांनी आता सोशल मीडिया तर आहेच प्लॅटफॉर्म पण सग्यांनी हे ना थोडं प्रमोट. पाहिजे की पाणी कस सेव करायचं बिकॉज. आपल्या इथे तर काही लोक असे पण आहेत म्हणजे मी तर माझ्या मुलांना सारखे सांगत असत. काही मु असे आहेत ज्यांना दोन वे पाणी सुा म्हण. त्यांना पाणी सुद्धा म्हणजे पाणी सगळ्यात बेसिक नीड आहे. हो सगळ्यात बेसिक आपली जी गरज आहे ती पाणी आहे त्यासाठी सुद्धा लोक तरसतात आहेत. म्हणजे आता शेतक्यां सगळ्यात वाईट मला शेतकरी लोकांचा वाटत कारण की त्यांना त्यांच तर सगळं त्या श
बरोबर माझं पण एक एका माणूसशी ना असंच बोलणं झालं होत. तर हे शेतकरी सोबत तो तो तो पण म्हणत होता की आमच्या इथे ना पाऊस येत नाही तर आम्हाला खूप ते टेन्शन आ की आम् हो की आम्ही कसं करण जातो त्यांची ना संत्याची शेती होती संत्र्यांची ते म्हणत होते की की आता आमही काय आच्या ख पण पे पावसा आम्हाला आलंय की आम्ही कसां करणार पाऊस येत नाही आमची सग ते शेती आहे ती खराब होईल जाई म म्हण खूप टेन्शन आलंय सगळ्यांना ना,
हो हो नाही बरोबर आहे आता जे दुसरे जे गाव आहेत म्हणजे आता पुळा म्हणजे जे महाराष्ट्र जो वर्ग आहे ज्याच्यामध्ये लोक जिथे शेती वगैरे करतात. तिथे सुद्ध अस म्हणे जो आउटस्कट आहे तिे बि फुल पाणी नाहीये लोकांकडे ते कुठे म्हणजे एकदा असंच माझ्या एका नातेवाईकाच्या गावाला मी गेले होते. तर त्यांनी अ त्यांच्या इथे तेव्हा म्हणजे असं काही दहा पंधरा वर्षाच्या अजून गोष्टी त्यां स म्हणे मी स क चेंज नाही झाली तेव्हा सुद्धा ते बिचारे हांडा वगैरे नाही कासत, घेऊन डोक्यावर खूप लांब चालत जायचे, म्हणजे ते लांब गेलं की अशी छान अशी ते हे असायची कॅनलचं पाणी नाही का एकदम स्वचछ पाणी अस पण पण त्यां खूप लांब जावं लागायचं त्या पाण्यासाठी तर ते जायचे तिकडे मग ते पाणी हंड्या हंड्यानी भरून आणायच,
वापराय बरोबर आहे मग त्याला विचारून बघा तुम्ही पाणी वेस्ट करणार का तो का, तू क ते ते लोके कधी
कधीच नाही करणार कधीच नाही करणार ते शेतीला पण देताना ते लिमिटमध्येध्येच देतात माहि ते, आजकाल तर ते पण नव्हच ते त्यांची खूप शेती आहे तिकडे पस्तीस एकर वगैरे त्यांनी सगळी शेतीमध्ये जे ड्र्रीपवाला असतं ना ते ड्र्रीपवाला लावलंय, कि जास्त पाणी वाया नाही गेलं पाहिजे म्हणून सगळीकडे ते पाईप लावून ठेवले. ड्रपड्रप पाणी जातो म्हणजे खूप जास्त पण पाणी त्या शेताला जायला -जायला नको, त्यामुळे त्यांनी ते पण सगळ ऍडॉप्ट केलंय कारण की त्यांना महत्त्व आहे ना त्या गोष्टीचं त्यांनी ते दिवस बघितलेले की किती म्हणजे अकाल जेव्हा पडतो तेव्हा कसं म्हणजे होत त्या वेळेला हा त्यांच जे लॉस पण होतात खूप म्हणजे अस सगळं त्यांच त्यांची सगळी फॅमिली डिस्टर्ब् होऊन जाते कारण की त्यांना पैशाचं साधन नसतं ना त्यांच्याकडे
बरोबर ते पूर्ण त्यांचा ते त्यांच्यावर डिपेंड असतात ना
हो -हो तर त्यांनी पण ना खूप म्हणजे लांब लांब जाऊन पाणी आणि आम्ही बघतो तिथले गावातले घरे इतके छोटे- छोटे पण त्यांना घरामध्ये स्वच्छता सुद्धा ठेवता येत नाही कारण की पाणी नसल्यामुळे त्यांच्याकडे ते लिमिटेशन येतं ना, की म्हणजे घर हो घर स्व स्वच्छ करन किंवा भांडी घासून ठेवन त्यामुळे त्यांना ते तसंच राहावं लागतं म्हणजे नाही का खराब जे आहे ते थोडं कधी धुतलं तर धुतलं कधी नाही तर नाही असं त्यांना ते पण लिमिट त्यामुळे‌ ऑटोमॅटिक अस्वच्छता पण येते घरामध्ये किंवा अनेक थोडं एवढं क्लिनलीनेस नाही ठेवताय त्यांना तर पाण्याशी म्हणजे सगळंच रिलेटेड होतं ना पाण्याशी सगळंच रिलेट होतं पाणी कमी पिल्यामुळे काही ना काही शारीरिक त्रास पण होतच असतील त्यांना पाण्याचे
हो. खूप खूप पाारसंख्या पूर्ण आपलं जीवनच पाणीवर डिपेंड आहे ना.
हो आपल्या सगळ्यांचं सगळ्यांचं हो आपण तर किती म्हणजे उलट झाडं फुलं येण्यासाठी सुद्धा आपण म्हणजे फुल झाडं लावली तरी पण त्याला पाणी द्यावं लागत. बेसिक आपल्या आपल्याला सुद्धा पाणी लागतं म्हणजे पाणी सेव्ह करायलाच पाहिजे म्हणजे सगळं लोकांनी थोडसं. थोडं म्हणजे जागरूक होऊन त्या गोष्टीकडे लक्ष दिल पाहिजे किंवा सोशल मीडिया आता लॅटफ फॉर्म भरपूर आहे लोकांना सांगण्यासाठी दाखवण्यासाठी तर थोडं आपण पण हम् कोणी नाही ऐकत हो काय? ज्या लोकांकडे भर. भरपूर आहे ना ते कधी ऐकणार नाहीत त्या लोकांना नेहमी असं वाटेल की अरे आपल्याकडे भरपूर आहे ना. म्हणजे थोड माडसेट पण चेंज कराव लागणार लोकांचा यासाठी तुम्हाला जर सेव करायचंय ना पाणी तर तुम्हाला माइंडसेट पण चेंज करावं लागेल आणि रिसायकल पाणी म्हणजे रेग्युलर कामांना वापरायला तुम्ही युज करू शकता हे पण क्सेप्ट काही लोकांना ते पण पटत नाही मग त्यांना ते आवडत नाही की नाही आम्ही कशाला रिसायकल करून वार मग आम्हाला चोवीस तास पाणी आहे असं पण म्हणतात लोक. हा त्यामुळे थोडस त्या गोष्टी ऍटलिस्ट रेग्युलर युसेटसाठी हे कपडे धुवायला करायला तुम्ही वापरू शकता असं काही प्रॉब्लेम नाहीये आणि पिण्याचं पाणी वेगळं ठेवा. आता मोठमोठ्या सोसायटीज ज्या बनतात ना त्या करतात आता असं. तर थोडं -थोडं काही असे स्टेप्स घेऊन आपण पुढे जाऊ शकतो हो चला चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून
मला पण खूप छान वाटलं हो नमस्कार.
चला नमस्कार. चल बाय
बाय.